हॅलो नमस्कार नमस्कार नमस्कार कशा आहात?
हा.
म्हणजे. काय करता. हो, हो झा हो म वेळ आहे? आपण बोलाव गप्पा माराव्या तुमच्याशी थोड्या. हह हाह हा काय? काय चाललंय काय तुमचं सध्या?
चाललंय सध्या क्लासेस वगैरे असतात मधूनच.
अरे वा छान कसले कसले क्लास येतात?
ज्वेलरी वगैरेचे पण घेते ना क्लास.
अरे वा छान छान मस्त.
सुरुवात होती. आणि आता मध्ये जरा थांबलं होत. आता खूप नवीन नवीन डिझाईन नवी नवीन नवीन पॅटर्न. आले त्यामुळे पुन्हा- त्याला खूप जोर आलाय?
हो.. म्हणजे इमिटेशन ज्वेलरीज. आज आपण त्याच्यावरून बोलूया इमिटेशन ज्वेलरी. अ.. खरच छान आहे. इमिटेशन ज्वेलरी. अग अ.. फॅशन पण करता येते ते एकदा वापरलय त्या
हो.. हो.. आणि आता कसये? अ.. आपल्या साडीच्या काठाच्या साड्या असतात. त्यांना मॅचिंग त्याचीच ज्वेलरी
ज्वेलरी खूप हो.. एका श.. हो एका शहरामध्ये तर असतय की.. तुम्ही तुमच्या पैठणी वगैरे असतात. हा.. त्याच्या पण ज्वेलरी आता तयार
हो.. हो..
अग तुम्ही तुमच्या जुन्या पैठणी वापरून.. जर कंटाळा आला तर आमच्याकडे द्या. त्यातून आम्ही विविध वस्तू.. तुम्ही जे म्हणाल ते बनवून देतो. अस ते एक दुकान आहे. शॉपये छान. हो.. मग. काही बायकांना.. त्याच्यापासून कोणी पर्स बनवून देतात. कोणी बॅग बनवतात. कोणी पिलो कवर बनवून देत. किंवा काही वस्तू असं त्याच्यापासून काय बनत असेल छान? कोणी कोणी.. आपल एक वन पीस म्ह कोणी ड्रेस आणि कोणी इमिटेशन ज्वेलरी सारख खरच त्याच्या त्या पैठाणीच्या का ह्या पासून किंवा एखादा छान त्याच्यावरचा डिझाइन ते वापरून हा पॅटन पेंडन वगैरे बनवलं जात. किती छानये ना? खरच छान
खरंच कल्पना खूप छान आहे आणि दिसतातच छान ख त्याच्या पुन इरकलच्या साड्या असतात
हम् हम् हम् हम् आणि तस मॅचिंग मॅचिंग पण होऊन जात जर तुम्ही दुसरी एखादी नवीन पैठण घेतली
हो हो हो काय वेळ बरोबर आणि काय घालाव प्रश्न नाही त्यात
एकडनॅच आणि इतकं सुंदर दिसत हो ते आणि खूपच छग इमिटेशन ज्वेलरी म्हटलं म्हणजे म त्याच्यामध्ये तुम्ही
हो बरोबर आणि ते छान दिसत
हो आणि आ अून एक काय आहे ते मुरल एक का क्ले असतोय
हो बरोबर
हा त्याच्यापासून सुद्धा ह्या ज्वेलरी
हो हो सगळं
आणि ते कसं छान पिकतात पण आणि तुम्हाला पाहिजे अस तर
कोणतेही कलर आवडीचे मॅचिंग वगैरे आपण देऊ शकतो बरोबर
महाग पण
हो हो खरंय
त्यामुळे सखळज आपण घेऊ शकतो ते आणि पायाचे त म्हणजे आपल्याला जे आवडेल त्या ड्रेस वर एखाद्यात वुश्या ड्रेस
हो आणि वाटलं थोड्या दिवसांनी कलर पण चेंज करू शकतो आपण त्याचा
एक आलंय का आहे रेजिन रेजिन म्हणून एक आहे प्रकार तर त्याचे असे खूप वेगवेगळ्या प्रकारे बघ तुम्ही आताम्हाला चेंज करू शकता चला ते सुद्धा आलंय रेझिन म्हणजे लिक्विड पदार्थ आहे तो एक...... तस मग त्याच्यामध्ये......................... तुम्ही पाहिजे तर तुम्हाला तुमचं जे काही आवडती जी वस्तू असेल ते त्यात टाक. टाकायची आणि तेथ रेझिलने मग ते परत आणखी दोन तीन लेयर देवून ती वस्तू त्याच्यामध्ये असणार बारीक चि म्हणा काय फुलं म्हणा फुलांच्या पाकळ्या म्हणा.
हा- हा -हा.
अस वेगवेगळे वेगळे मग त्याच्यान इतकं सुंदर डिझाईन तयार होत आणि मग ते आता ज्वेलरी खूप छान आहे खुप एफॉर्डेबलच
हो हो बरोबर आणि? स्वस्त आणि टिकतात. काऊ पण आणि अ त्यामुळे सगळ्यांना वापरायला पण सोप हल्ली कसं झालंय सोनं नाणं गल अवघडच झालंय
झाले खूपच.
त्यामुळे ते आता इमिटेशन ज्वेलरी कधीही चांगली. आणि सेफ. आहे की नाही म्हणजे कुठे जायचं असेल तर काळजी जी नाही म्हणून पर्स मध्ये सोनं आहे तर मी कसं आता सारखं ते घेऊन फिरायला नको ते पर्स
खेळालकजे सगळ म्हणजे कार्यक्रमात लक्षच नाही. सगळ लक्षात त्या सोन्याकडे दागिण्यानंकडे इमिटेशन ज्वेलरी वापरले की बिंधास्त हा बिंधास्त एन्जॉय करता येत आणि. ट्रॅव्हल मध्ये पण हा ट्रॅव्हलिंग मध्ये पण आपण बिनधास्त राहतो.
राहतो बरोबर आहे काही भीतीच नाही ना त्याची. सोनं घालायचं आणि जायचं म्हणजे खूप टेन्शन. जीवाच तर आहे सोन तर जातच शिवाय हात पाय मोडायचे ते पण टेन्शन
बरोबर.
होय गळ्यातलं काढताना गळ्याला काप केलं झालं?
बरोबर आहे खरंच आहे ती पण एक खूपच म्हणजे ते अ भीतीदायक पण आहे सोनं वापरणं म्हणजे? तर असंच झालंय आता हल्ली. या त्यापेक्षा आपल्या ह्या इमिटेशन ज्वेलरी जे आहेत त्या खरंच अ म्हणजे अतिशय स्वस्त पण आहे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वापरू शकताात वेगवेगळे डिझान्स असंत
असंख्य मॅचिंग वापरा दिसायला सुंदर आकार छान वेगवेगळे आता अजून एक माहिितय आप ज्यूट्यूब मध्ये पण करतात आता हो ते अ ज्यूट मध्ये कस आहे ज्यूटचे वेगळेवेेगळे शेप तयार करायचे आणि त्याला आता ते अरवर्क मध्ये क ल लाईन मिळेल मोती मन्यांची वैगरे त्या लाईन त्याला आऊट लाईन केले की झाल आणि मध्ये एखाद हा मध्ये एखाद हा स्टोन बिन हा
हो अरे वा सुंदर
हो तर तसही हल्ली निघाले आता
कापडाचे पण आहेत खूप सुंदर सुंदर काम
हो कापडाच्या तर करतातच आता साड्यांच्या च्या काठ पैठणीचे, इरकल साड्यांचे असे निघालेत पुन्हा मेटलचे पण आहेत मोत्यांचे आहेत स्टोनचे आहेत
आणि काय ना काही काही ज्वेलरी अशा आहे की त्याच्यापासून वेगवेगळे म्हणजे आपण समजा एखादां असं एक ज्वेलरी असणार तर तुम्ही त्याच्या कामात ण घालू शकतात आणि ते त्याला जॉईन करून गळत आपण तयार करू शकत
हो का
हा असं त्याला अटॅचमेंट असतं की तुम्ही त्याला त जॉईन करायचंय आणि त्या गळ्यातलं पण होऊ शकतं ते जॉईन जिथे जॉईंट आहे तो काढायचा कानातले पण होतकत आणि कानातलं झाल्यानंतर ब्रेस पण होत त्या हा असं एका याच्यात दोन तीन दागिने त्याचे ज्वेलरी हा करू शकतो खूप स्वस्त एकदम म्हणजे आता जर एकदा त्यामुळं घेत नव्हत इमिटेशन ज्वेलरी तर जे त्यात दुकानातुन शॉप मधून घालून गेलं का कार्यक्रमाला तर एका लेडीज नि विचारलं अय्या हे किती छान आहे किती तोळ्याचय?
हो पेनडंट वगैरे सुंदर असेल
डण वगैरे खूप सुंदर आहे आणि मोत्यांमध्ये तर खूपच छान छान अस वाटत नाही की ते मोती म्हणजे शवा
हाा बरोबर खोटे असतील ओरिजनल सारख आता खूप छान
काही काही आली एक ट्रेंड आहे ह युज हो वापरा आणि फे का म्हणजे आपण थोडे दिवस वाप रला आणि टकण दिलं त आपल्याला का अस एवढ टेनशन नाही ब का काही म्हणजे बक म्हणजे लोक लोकां विचार असा असतो स्वस्त घ्या वापरा जेवढं टेिकतात ते का दुसरा आणि नवीन
नवीन वेगळ वापराय बरोबर आहे तेवढे पैसे पण इन्व्हेस्ट राहत नाहीत ना आणि आणि व नवीन नवीन वापरायला मिळतं
हा त्यांना तेच पाहिजे अस काही तरी नवीन हा प्रत्येक वेळेस नवीन वापर राव वगैरे असं त्यांना ते असं वाट तर बस आणि मग त्यासाठी इन्वििटेशन ज्वेलरी खूप छान पर्याय
हो हो हो.
बरं हाय अ.... महाग् नाही. वापरा अ ठेवून द्या परत. नवीन दुसरं घेऊ शक-
आता-मध्ये आम्ही ह्याचे पण केले होते कसले. पैठणीच्याच खूप वेगळ वेगळे पॅटर्न केले. त अ तेही आम्ही एका- स्टॉल लावला होता तर तथे खूप सगळ्यांनी त्याला म्हणजे- आवडलं सगळ्यांना आणि घेतलं रिस्पॉन्स छानचं. मिळाला. आणि मागणी त्यांनी केली. की आ... आमया अजून कुठे आ कधी अस. तर तुमचा स्टॉल वगैरे ते सांगा खूप छान आहे. आम्हाला वाटलं आवडतंय की नाही म्हणून नेमकेच केले होते थोडे पन्नास एक तीस ते. गळ्यातलं आणि कानातलं. आणि अ ह्याचेच अ ब-ब्रेसलेटला पण ते मन्यांना त्याचच कव्हर करून असं. एकाला एक एकात एक एकात एक घालूनचं असं ते हे करायचं त्याला कॅप. लावायचे. ते त्याचेच तसेच ब्रेसलेट. केलते. तर अ खूप रिस्क. चांगला मिळाला लोकांचा आणि अ छान विक ले गेलेच..
अरे वा! छान मस्त नाही आहे काय नाही आहे बोलूया.. हेचो चांगली खूपच छान आहे रे... अ हली नवीन अ ह्या ज्या-जनरेशन आहे यंग जनरेशन. त्याला हेच खूप आवडतं.
आणि नाजूक साजूक पण होतं. आणि दिसाया आपण करू शकतो मोठी ब्रॉड पण करू शकतो म्हणजे हेवी एकदम पण नाजूक्याला जास्त लोकांची माग. नाही आता खूप असं अ भरभर घालायला नाही आवडत.
हो चाल इमिटेशन ज्वेलरी मु काय होतं की एक कला पण आहे अ कल्पना श क वा आप तुम्ही विविध प्रकारे बन
बनवू शकता बरोबर
त्याच्याने रोजगार
उपलब्ध होतो हो महिलांना खूप यातन रोजगार मिळतोय आणि महिला सक्षमीकरण पण या व्यवसायातून छान झालंय
हा तुमच्या शबेदान वाटलं
हो हो ठीक धन्यवाद धन्यवाद